त्यावेळी ना, माझ्या डोक काय होतं माहिती का?
हम्.
कि, उलटी करतना पण कि एकटी असती तर आता हा सीन काय असता?
आणि खूप माझी, माझं सगळं स्ट्रेस माझ्या बॉडीवर एकदम वाईट अवस् वाईट प्रकारे निघत.
हो हे तुला पण माहिती का आता तीन चार महिन तुझा पायाच पण भांडण झाले हे झाले की तुझा पाय जास्त दुखायचा.
हा हा आणि एनझायटी बेसिकली पण माझ्या अंगावर म्हणजे मला अन्न पचत नाही तुला माहिती आहे का? डिप्रेशन म किंवा एनझायटी किंवा अस स्ट्रेसमध्ये ना तुमची गट हेल्थ खराब होते.
हो हो पोटावर आधी हे येत.
आय बी एस नावाची गोष्ट होते, इरिटेबल बाउल बाउल सिंड्रोम असं काहीतरी असत. म्हणजे तुमच्या गटशी रिलेटेड आणि तो स्ट्रेसमध्ये होतो आणि मला जाणवते की माझं हे स्ट्रेस मूळ होत आहे.
हम्म हम्म हम्म....
काय झालं माहिती का मला मायग्रेन चार अटॅक का आला? अजंक्य मला चहा प्यायचा होता रोज मला उठल्यावर चहा प्यायची सवय
आता झाली एक महिना झाला झाली, अजिंके पण मला उठल्यावर ब्रश कर मी चहा बनवतो असं झालं होत ओके. आणि मला चहाच नाही मिळाला तर माझ्या मेंदूला सवय नाही ना आता
हो हो,
आणि चहाच नाही मिळाला मला मग चार वाजता त्याच्या माग्या लागली चल चल चल च आमचं थोडसं तोंड तो म्हटला नाही. ही वाईट सवय आहे मी करणार नाही. मग म्हटलं माझ्यासोबत तरी चल तर नाही म्हणे तू पेशील तर मला पण प्यावसं वाटेल असं तसं वून आमचं असं- भांडण नाही झालं, पण मी त्याच्यावर ओरडले- असं नाही करायचं लहान मुलांना असं नाही वागवायचं नाही का? एकदम एकाच दिवशी कशी सवय बदलू शकतो वगैरे वगैरे- आणि मग. माझं डोकं दुखत होतं माझ्या शरीराला डो शरीराला चहाची सवय आहे एकदा आधीच त्याची वाईट अवस्था झाली आहे. त्यात त्याला मिळणाऱ्या गोष्टी मिळत नाही मग तो किती वाईट पद्धतीने रिॲक्ट करेल ना-
हम्म हम्म-
असं झालेलं होतं का? त्यामुळे- अ अजून जास्त डोकं दुखायला लागलं होतं माझं-
अच्छा-
हा म्हणजे ऑलरेडी माझं रोकं दुखत होतं पण मला ते एक गोष्ट-
अजून हा हा त्यामुळे तो पॅनिक झाला.
वातावरण पॅनिक झाल, ह हा तर मी त्याला म्हटलं आधी दोनदा पितो आपण चहा ते एकदा पिऊू आठ दिवस मग त्याच्यानंतर बिना साखरेचा पिऊ मग बिना दुधाचा पिऊ मग काळाच पिऊ मग लेमनटीच पिऊ नाही का? मग हळूहळू करून बंद करू नाही का?
बेस्ट बेस्ट होप चाऊ-
हा कारण मी ऑलरेडी वाईट अवस्थेत आहे ना, त्यात त्याची एखादी सवय मोडून अजून वाईट करण्यात काय अर्थ नाही.
हो हो, तेच-
हम् ते तसच अजिंक्यला चहा खूप आवडतो त्यामुळे त्याच कसं आहे त्याला कारण असं समोर चहा दिसताना नको पिवू म्हटलं तर नाही होणार
बरं हो करतो कोण कधी कधीच आता मध्येच- नाही आता त्यानी केलं तर इतकं कंट्रोल करतो ना तो तो म्हणतो माझी लागलीच इतके तर मला पर्याय
तेच तेच तेच तेच
इथे सायाटिका, सर्दी कोंडा, हे सगळंच माझी एवढी सगळ्या बाजूंनी लागली अजून जर मी नाहीच केलं हे तर अजून मध्ये जाणार मी
हो हो हो तू तिला त्या संगीता काय नाव आहे तिच तिला फोन केला होतास का? एल एस वालीला
नाही. मला ना अस भीती वाटते की त्यांचा नकारच असणार आहे. आणि
किंवा असं असू शकतं या अँगलनी बघ ना तिला खूप खूप मोठ्या प्रमाणात हायरिंग करताय कळतय तुला
हू हू
ते तुलनेने मोठ्या प्रमाणात हायरिंग करत ना म्हणजे चॅनलसाठी करतायत म्हटल्या
हो
हां तर मग त्यांची प्रायोरिटी हायरिंगची पण असेल असं पण असू शकतं की नाही!
हम्म.
काय वाटतं, मला माहिती आहे पण मी काय म्हणते अडकून राहण्यापेक्षा नका राहू. एक्सेप्ट केलेला बरा नाही का, दुसरे मार्ग शोधता येतील ना.
ते तर आहे.
हम्म हम्म नाही तर होप्स राहतात. पण सगळं तर छान झालं होतं गं!
हो ना म्हणजे त्यांनी मला सगळं ऑफिस दाखवलं नाही का स्टुडिओ दाखवला हे दाखव वल तर हे तुम्ही कधी दाखवता जेवढं पूर्ण पॉझिटिव्ह असेल तेव्हाच ना. तुमच्या मनात जर काहीच नसेल तर तुम्ही कशाला दाखवायला जाल!
म्हणजे टाईम वेस्ट करण, तुला एवढं लांब बोलवलं त्यांनी
हां.
हम्म.
कंटेंट रायटिंग साठी औरंगाबाद वरन वगैरे पण आल्या होत्या मुली. नाही का एकदम छोट्या छोट्या.
छोट्या हां आता पासआउट झालेल्या.
हां की एक दोन वर्ष काम केलं कुठेतरी ना
हम्म हम्म, हम्म हम्म हम्म हम्म हम्म. हम्म ते म्हणले न तुला याच्यासाठी म्हणून सोशल मीडिया साठी बघू म्हणून मग नाही तर का?
आणि त्यांनीच माझा रेस्यूम बघून म्हटले ना की आता तुम्ही सोशल मीडिया साठीच हे बघा.
हम्म हम्म हम्म. तेच ना बरोबरं आहे ना तुझा एवढा एक्सपिरयन्स आहे तर तुला यू ट्यूबचा पण एक्सपिरियनस आहे ना.
हो ऑनर फक्त काही जास्त बोललं नाही.
कशाबद्दल ऑनर त्याची झोप नव्हती झाली ना!
त्याने बेसिक प्रश्न विचारले, आणि इतका आरडा ओरडा करून तो बोलत होता ना की काय बापरे! हो सगळ्यांना नाही का कसं
हम्म हम्म.
आज मी पप्पांना बोलावलेली सकाळी सँडविच खायला या म्हणून. आले नाही ते, हां बघतो नाही हां बघतो मला उशीर होईल हे होईल मी नाही का तयार करून वगैरे ठेवले की ते आले की त्यांना गरम करून देईल पटकन ते आले नाही, मी पण नाही फोन केला.
त्यांना उशीर होत असेल खरंच घरामध्ये असं काय असेल ना आता एवढ्या दिवसांंन तर घरी गेले तर घर स्व स्वच्छ करणं हे करणं.
मी रोशन काल घेत रोशन विषयी मी असं नॉर्मल डिस्कस करत होते तर मला म्हणतो मी तुला पण म्हटलं तिथे जाऊन बसायला काही नाही म्हणून मी पण तेच तेच येतना भावाचं आधी बसायचे मग पप्पांचा चेहरा पण सुकलेला आहे ते असं सगळं मग आणि म्हणतो त्यांचा चेहरा पूर्ण काय हे झालाय तू तुझ्या कोशातच राहा. आणि मग रडत बस काही झाल्यावर वगैरे असं बोलतो तो मला रात रात्री साडे बारा अ बाराच्या दरम्यान
म्हणजे ते डिप्रेशन मध्ये आहेत, तू त्यांना त्यातनं बाहेर काढ नाही तर काय झालं तर? असं असं म्हणायचं त्यांना.
हा हा. डिप्रेशन म्हणजे उदास झाले ते किंवा होपलेस झाल्या त्या असं तसं आणि तू तुझ्या कोशात तिथंच राहा तेच्यातनं बाहेर पड हे कर असं.
हम्म हम्म हम्म हम्म हम्म.
हो ना वाईट वाटतं. म्हणजे मी त्याला माझ्या गिल्ट विषयी सांगते आणि तो मला आजून गिल्ट देतोय.
हम्म. तुझ्याशी बोल बोला की तो निगेटिव्हचं बोलतो ना असा?
हो.
हा.
त्याला काल मी एक काम सांगितलं चार दिवस झालं त्या बेसीनमध्ये नाही का पावडर टाक आणि पाणी ओत. तेला काल एक पण तो कामचं नाही करत मदत नाही करत तर मी म्हटलं की तुला मी एक काम सांगितलेलं तू का नाही केलं असं तर हो तुझी भा तुला भांडी घासायला मी भांडी नाही घासले ना ते तुझं दुखलं असेल असं म्हण ला म्हणजे तो नाही का मुद्दामून टो हे करायचं म्हणजे परत मी काही बोलायलाच
सांगायचे.
हा स्वतःचा डब्बा नाही काढत आल्यावर. दुसऱ्या दिवशी मला दुसरा डब्बा द्यावा लागतो. तेव्हा तो घास य लागतो. आता येईल झोपेल मी थकलो थकलो करेल. माऊचा अभ्यास वगैरे सगळ लांब आणि माऊवर मुद्दामून ओरडायचं म्हणजे मग ती आजून किरकिर करती. तिच्या कलेने घेऊन तिला आणि अभ्यासावर बसवायचं.
हम्म आता तर सुरुवात आहे अभ्यासाची यार. नावी दहावीत कसं होईल?
तेच ना.
तू तिला आज फोन कर. जास्त वाजले नाही म्हणजे आता ती बोलू शकते तुझ्याशी नाही का?
हो, हम्म. त्यांचं ऑफिस सातपर्यंत असतं, ती सात वाजेपर्यंत असते तिथे.
हम्म तरी तू तिच्याशी बोलून बघ जे काय असेल ते. कदाचित होल्डवर ठेवलाय किंवा काय आपल्याला मग तू मुक्त झाली ना त्याच्यातून एकदा तर मग तू वडिलांच्या जॉ वडील जे म्हणतात तेच्यावर कॉन्सन्ट्रेट कर. त्याच्यासाठी वेळ दे कारण तुला कोणीतरी आहे ना एक पार्टनर म्हणून.
हो ते आहेच.
हा. तेच तेच.
खरं तर ते, त्यांच्यामुळे मी थोडी स्टेबल होऊन जगतेय.
हा, तेच ना. तेच ना. मग त्यांना तू
ते तुला एवढी मदत करतात. तर तू त्यांना मदत करते, अशा याच्याने तर बघ. हाय की नाय. हा, हा. त्यातंन काहीतरी चांगलंच निघेल ना?
ते तर आहेच. ते आहेच. मला परवा त्यांनी हे पाठवलेलं की, नाही का? पुरुषाला कसं, माहेर नसतं. पुरुषाला कसं, मैत्रिणी नसतात. मित्र मै त्रिणी, शेअरिंग साठी हे नसतं. कोणी ये, बस, आराम कर, म्हणणार नसतं. तो वगैरे. मी म्हटलं हा. मी म्हटलं, मी आहे पप्पा. अन् मी तुम्हाला म्हणते कि, काय पाहिजेल पप्पा. हे खावा. पप्पा हां हे ते आ तर मी, तो थोडा विषय हलक्यात घेतला.
ह, ह, ह. हम्म.
आणि रोशनला त्यांनी हे पाठवलं होतं. की, नाही का
ह झाले आपले दहा.
हो, हो, झाले. झाले. हो, हो. ठेवा.